हा
हा आला आला
हम्म बोला
काय का का तू राजू राजूला गेल त वाटत आज
आलो फिरून आलो आम्ही अ राजूर काही निदुऱ्याची देवी काही खाटू श्याम काही.
खाटू श्याम कुठ आला ग ते.
इकडं संभाजीनगरला.
संभाजीनगरला ते आम्ही लग्ना गेलत तिकडे होतो का का मग ते.
पिसा देेवीकड. पिसा देेवीकड.
हम्म बरं झालं. म्हता देऊन गेले देरा बरोबर.
हा मगतीन चालत तस. काहीच फोन केला सागल की, म्हणी वहिणी जाबडालेत. राजूरला आपल्या जायचं म्हने, म्हणलं चला.
ह बर झाल ना.
हा याल ना बी म्हणे पण, मग यांना पणं कंपनी न्हवत.
हां.
हम जावू दे म्हनल मा, आम्ही जातो.
गाडी त्याचीच व्हती वाटतं.
हा गाडी महेचीचं होती ना.
आण ड्रायविंग कोण केली? चालवली कोण ग?
माहीत नाई.
त्यानला त्यांचा आ सा पीउ वाटतय ना.
हा मंग चाल चालतय, एक शीट कमी होती परवा त्याला घेऊन गेलतो. लाग
पार पातेल बी धुतलं का? हा दिसलं त गड्या
मग ते, हा म नही मग ते आम्ही तिघच होतो मागं. मागं चार बसत्या त्यांच्या गाडी मधी आन पुढं एक बस्ती समजात मंग. पर बा, त्याला लगेच ताबडतोब घेतलं, मग चाल चालत.
बरं केलं न्हव, गलत व्हायचं
ऋतूजाले येन व्हत पण, ऋतुजाले चालत नव्हतं, मग ते सारंच कॅन्सल होऊन गेलं. मग तिला काय तिसरा दिवस होता मग कसं करायचं? चालत होत तिला, चालत नव्हतं ना.
नाही अडचण असल्यावर नाही चालत.
नही तेच ना, मग तेच्यामुळच मग ती म्हणे, जात्सल पुढच्या वेळीस जाईन म्हणे.
हा ओ का.
हा.
हे ना. माझे कॉल बाकी राहिले होते दोन आता तो एक. तर गेला वाया.
हा.
पण मग हा एक.
हा.
म्हणजे कंप्लीट करून घेते म्हणल एक.
एवढ शेवटचाच रायला का मग.
का ना आता. काय होईन. त आता अपडेट केल्या नंतर पूर्ण कळन मग ते रिप्रिश केल्यावर काय-काय.
हा.
आधुरच राहील व्हत ना ते. अन् त्याच्यात आज आम्ही गंदेश्वरला गेलतो.
कायला.
ते या ते अंगणवाडी्तली बाई नई का त्वा बरोबर. त्यांच्या गटाचं व्हेरी व्हेरीफाय करणं होत आधार
हा.
मग त्यांच्या गटात झाले. तिकड नवीन तीन गट झाले ना. एक भिलाचा गट ये. एक मुसलमानचा आणि एक मराठ्याचा आहे. म्हनजे त्या बाय काय म्हणे. काय भानगड ये बा आधार. केवायसी काय कि आहे काय की ये
हा हा हा
मनलं म ते असं असंय मनल खातं ओपनिंग करण लागत असं करण लागत तसं करणं लागत
हा हा हा
नाही म्हणे करले गे आम तुम कब आयंगे खाता खोलने को सांगितलं मग त्याल तसतचच हा नई ना हे दहा मिनटाच ये
नइ व ते दहा मिनिटाच होत ते आपलं दहा मिनटच नई ते ते पाच पाच मिनटाचीच करायची ते आपुन चुकून ते दहा दा मिनट करेल मनून तर आपले पैसे नई आले
असं काही होतं का
तुमि घेतलं तरी विचारांना ते काल ते नाही नई तीन तीन मिनिटा पुढं म्हणजे त्याला सेकंद लागत्या सेकंद नव्वद सेकंद आशे सेकंद व्हायला पाहिजे आपले एक हे सेकंद कैक वर झालं आसन
नाही त्या काय म्हणे मला नाही आज काय म्हणे मला म्हणे ते दहा दा मिनटाचां कॉल
नाही नाही नाही सेकंद सेकंद वर विचारत ते साठ म्हणजे एका मिनिटाची साठ सकंदरा तेतीस त म्हण ते म्हणत का तुम्ही साठ सेकंद बोला नव्वद सेकंद बोला असं म्हणत ते- तिला विचारतो दे हा नाही तरर मग माही पाहून घ्या तुम्ही पाहा नव्वद सेकड साठ सेकड असे होईल मी
हा बर चालू
हो
गेला